हॅलो.
हा, हो मला
काय करते आहे आता?
आलय. पाहुणे आलेले होते त्यांच्या सोबत बसलेली होती.
पाहुणे आलेले आहे?
हो...
कोणत्या गावाचे?
अ सकराली.
सकराली मध्य प्रदेशच्या?
हा मध्य प्रदेश मधले....
काय काम चालू आहे मग दुसरं?
दुसरं काही नाही मी तू आज म्हणजे योगा दिवस होता ना मला मी माहीत होत पण... विसरून गेली ग सकाळी तर आता म्हणजे घ्यायचं असं ठरवत होते मी... मीटिंग त्यांची योगा करायच.
हा संध्याकाळी पण बोलवून करून घेईना....
हो तसच ग अ सकाळ ते म्हणजे सगळ्या मुली आता... मग मक्की लागवडसा आला आहे ना.
हम् हम हा शेतात चालले जातात लवकरच
म काही घेतलं नाही आता संध्याकाळीच
हा ऊन पण खूप पडतो ना त्याच्यामुळे मग सकाळी पहाटे उठून स्वयंपाक करून घेतात ना लवकरच निघून जातात.
येन काही घेतलं नाही आता संध्याकाळी असं पाच सहा वाजेला घेणार.... एक मिनिट, हो
त्या दिवशी म्हणजे मालेमा सरांनी टाक टाकलेलं होतं ना बाकी बाकी दिवस साजरा क करायचा होत त्या ना त्या दिवशी तेव्हा टाकलेलं होत मी पण विसरलेली होती मग हे शाळेतल्या मुली शाळेत पण यांना योगा दिवस होता ना ह्यांच्या
ह स हो
त्याच्यामुळे मग आम्ही पण तिथं गेले शाळेमध्ये ना तिकडच्या मुलींना बोलवून ना आमचं पण काम झालं मग.
तु चांगलं कर तेथ असलं शाळेमध्येच मुली भेटून जायचं होत गावामध्ये
हा पण आज सुट्टी ना? आज सुट्टी ना काही काही मुली मग शेतात चालल्या गेल्या
हो
आणि काही मुली गेल्या होत्या पण लहान लहानच
हो
हा त्याच्यामुळे मग आम्ही स काडचे निघालेली होती मी साडे आठ वाजेला आणि ते यांचा पण अ ख म्हणजे शाळेमध्ये शिकवत होते ना योगा
हो
त्याच्यामुळे त्यांना पण खूप वेळ झालेली मग आम्ही किती साडे दहा ला किती वाजेला बसवलं होत त्यांना अर्धा एक तासामध्ये सोडून दिलं मग. ते मुली अजून ते गावाहून पण गेल्या होत्या ना म्हणजे गावातून
हा हा
उ तसं केलं मग.
तू पैसे दाखवले का काय आणि
कोणाला?
तेच गीत यासेच गं पैसे
नाही नाही एकत्र नाही दाखवता नाही एक एकत्र म्हणजे दुखवत नाही ते म्हणजे अकाउंट नंबर टाकाव लागत आणि ते फोन पे असतं ना
हो हो
त्याच्यामध्ये फोन पे म्हणजे दोन रुपये करावं लागतं तेव्हा ते दाखवत पैसे एकत्र.
असं छा
नाही दाखवत
अकाउंट नाही टाकलं का नंबर त्याच्यावर.
नाही म माझे हे पैसे पडतात ना ते म्हणजे मेसेज नाही येत मला. त्याच्यामुळे माझे होणार नाही असं म्हणत होती मॅडम ते आप आपले पैसे घेत कामाचे पण टाकतात ना तेव्हा पण मेसेज यायला पाहिजे आपल्या मोबाईलवर.
कोणत्या कामाशी म्हणतो तु?
ते हे आपल्या कामाचे काही लाडकी बहिणीचे हे आपल्या कामाचे पैसे बेट तात ना
हो हो.
पैसे खात्यात आले तेव्हा हा मेसेज यायला पाहिजे आपल्याला पण.
म्हणजे याच मोबाईल मध्ये....
हा याच मोबाईलमध्ये ना तेव्हा ते सगळं काम होतं म्हंजे...
पण आधार.... कार्ड थोडी या मोबाईलशी सम म्हणजे ते कनेक्ट आहे का? नाही ना...
ह नाहीयं..
दुसरं तुमचं ते दादांकडच मोबाईल असेल ना... अ मंग त्या.... चे नंबर तुझ्या म्हणजे आधार कार्ड वर असेल मग त्या त्या मोबाईल मध्येच मेसेज देणार ना मग तुला....
तोच आहे म्हणजे पहिलाच नंबर आहे माझ्याकडे.... तरी पण मेसेज नाही आणि आपण कुठेही प पैसे... काढलो का तेव्हा येत मेसेज...
हो तसं तर होतंच...
हा पण खात्यात जर पैसे आले तर नाही येत.
नाही ना माझे पण नाही येत ना पैसे हम्म कॉल करावा लागत... तोर तेव्हांच...
हा मी पण तसंच करते ना कॉलच करून बघते पैसे मेसेज येत ना....
हो.....
मग ब... की हा माझ्या खात्यामध्ये एवढे पैसे आहे नाही तर मग आलेच नाही असं....
हो.... मी पण तशीच बघते लाडकी बहीणीचे टाकले गेले का?
टाकले गेले ना.
किती?
पंधराशे....
पंधराशे....
हम्म...
ह ग.... म्हणजे आज रविवार आज.... कॉल केला तरी पण दाखव दाखवणार का नाही....
दाखवनाणार ना नाही बँक केला...
हा हा....
नाही नाही आज नाही दाखवणार....
अग नाही कार का..
हा...
जाऊ दे मऊ दे अस क... हो असं ह... त्यांना पण टायमावरच कॉल करावा करायचा असेल ना...
हा आज रविवार आहे म्हणजे बँकेची तर सुट्टीच राहणार ना...
हो....
चूडवेल...
हा थोरलं गेलं मुलांचं म्हणजे थोडं... बाकी आहे म्हणजे असं तिस एक मुलांच बाकी आहे आज...
अस का? तस तर काही नाही पण हे म्हणजे वजनच आपल्याकडे पाहिजे म्हणजे... वजन पोरांच झालेलं पाहिजे...
हो हो....
टाकायला काय म्हणजे रात्रीच्या वेळेस पण बसलो का... तर दहा पंधरा वीस मुलांचे तर लवकरच टाकले जातात....
ह नक टाका द मात.... रात्री पण काही ए टाईम नसतो ना मग झोप लागून ज ते
रात्रीच्या वेळेस ना हा ना दिवसभर काम करायचं ना म्हणजे आप आपण पण काम पडतो गावात आणि आपल्या घरी येऊन पण काही भांडे कुंडे काही झाडू मेळू मग दिवसभर थकून राहत ना त्याच्यामुळे मी पण लवकरच
हो मी पण झोपवून जातेस
थकून जातात ना ग्या दिवसभर किती काम असत बाय आमचं
हम्म
चुलमूल भांडे कुंडे
म
झोपल्याशिवाय तर काम संपतच नाही ना
हो दिवस आपण इ कून पडतोना जो पण राहावं असं वाटतं
अ हो
हो काय ारे का
मी परत एकटीच रस्काळी लोक पर म्हणजे स्वयंपाक होत मागं
हा
काही डोरं नाही मिर नाही काहीच नाही ना
हो
चहा बनून पिऊन घ्यायच्या भाजी भाासरी करून द्यायच आणि कामाला चाललं द्यायचं आघळ विंगड करून कोण वेळ जर झाला दहाच्या नऊच्या पुढे तर मग स दुपारीच
दुपारस का
हा असं पण लिहायचं काम असते ते आणि गरोदर मातीच ते प्रोटीन अकाउंट दिलेले होते ना आपण
हा हा
ते मॅडमांनी अजून नाही सांगितलं का ते अजून एप्रिल महिन्यापासून दिलेलं आहे का
हो एप्रिल एप्रिलच एप्रिल पासून हम्म काढून घेतलं त्याचा पुरठा
नाही ना बाकी आहे आहे
आना
कधी मागायला लागून जातील ते लिघावं लागेल काडावं लागेल
हो तुला जमत का काढून घेते का प्रोटीन
हा काढून घेते
मला जमत नाही समजत कस काढायचं तेच लक्षातच नाही आहे त्याच्या
लक्षातच नाही का ते म्हणजे खाल्लेलं नसतं ना
हा
त्या अन्नावर म्हणजे मांस मट्यांमध्ये जात प्रोटीन आहे भाजीपाल्यामध्ये कमी आहे
ह हा
तस मग जे खाल्लेलं आहे ना तेच बघून आपण प्रोटीन पा ायच असत
अससां
हा बाकरी एक बाकरीचा किती आहे दहा पॉइंट शहाण्णव आहे ना
नाही
तर त्यांची लहान बाखर असते आपली मोठी बाखर असते
हो
तर डबल करायचं एका भाकरीच्या हा आणि ते मटण खाल्लेलं मासे असं वीस वीस प्रोटीन आहे ना त्याच्यामध्ये
हो एक वाटीशी
हा चार तुकड्याचे पिजचे ना चार तुकड्याचे वीस प्रोटीन
असचछा
हा तर ते म्हणजे किती तुकडे खाल्लेले आहे आणि किती वेळा अ भाकरी खाल्ली म्हणजे किती भाकरी खाल्लेली आहे आणि आठवाड्यामध्ये ि किती म्हणजे ते मास मटण खाल्ले होते हो का काही ख सोयाबीन वडे खाल्लेले होते का मुड आलेले ते खालेले होते तस विचारून त्यांना मग ते प्रोटीन काढावं लागतं
मसां
हा
जे खात नसतील त्यांचं कसं म्हग
जे खात नसेल त्यांना मग सोयाबीन वड्याच प्रोटीन सांगायच त्यांना हा हा सोयाबीन वडी आणि पनीर
हो
याच्यामध्ये जास्त प्रोटीन आहे
अंस
हा
पण ते काई पनीर काय रोज रोज थोडी खाणार आहेेस
हा ना रोज रोज थोडी खाणार हाय हा मग काढलं का पहिले प्रोटीन तू
नाही काढलेच नाही असं म्हणून तर विचारते
पहिले पण दिलेले नाही आहे असं
नाही रम या गार सांगू दिलं ना मॅडमला मला काही जमत नाही मॅडम प्रोटीन काढता तुम्ही शिक म्हून द्यायचं असं सांगून दिलं ब
ह
मग जमच जम हो येतात पण त्यांना पण तेवढा टाइम नस तर तुमचा राहिलाक तो हा काळआहे शिकवायला टाईम नसतो मग सहालां जातात ते म आता पण आलेख होते पण आता अमोलगावला जायचं आहे असं सांगत होते म त्यांना ह ते विजिट चालू होते